हम् हम् हम्
हां नाही, ते माझ्या ऑफिसचा फोन आलेल-
हंम् हम् हम् हम्
हम्म हम्म, ते ऑफिसचं मग काम चालू आहे ना माझं.
हम्म हम्म हम्म.
बरोबर. काय म्हणता बाकी नवीन अजून?
काय म्हणतोय, तिकडे पाऊस वगैरे कसा आहे आता?
पाऊस व हा, पाऊस तर आहे बाबा इकडे. आमच्याईकडे चार पाच दिवसापूर्वी ना पूर आला होता.
हा हा.
हो खूप खूप म्हणजे पाऊस-
हम् नाही पूर वगैरे काय असं एवढं हे नाही, पण पडत असतो पाऊस. म्हणजे,, थांबा दोन मिनिटं, चालू राहु दे.
हो हो हो
हॅलो!
हम्म.
हम्म हम्म बोला बोला.
काय झालं?
माझा मुलगा उठतोय ना, म्हणून ते ज्याव बघाव लागतं.
बरोबर बरोबर.
हम्म हम्म.
काय म्हणता बाकी नवीन अजून विशेष, तुम्हाला प्रवास करायला आवडतं का?
हा नाही एवढं नाही काही असू म्हणजे
कुठे जास्त जायला आवडतं तुम्हाला?
कुठेऽ मला माहेरी आवडतं माझ्या जायला.
का ओ माहेरी, सासरी नाही आवडत का तुम्हाला?
सासरी तर आपण कायमच राहतो ना.
कायम कसं काय, तुम्ही आता, किती वर्ष झाले तुमच्या लग्नाला?
अम माझ्या लग्नाला तर चौथं चालू आहे.
हां मग चौथं वर्ष तुमच्या लग्नात चालू, आणि तुम्ही कायम कशा, आता चारच वर्ष झाली.
नाही नाही जाव लागतं असं, म्हणजे तुम्ही विचारलं म्हणून सांगते, तुम्ही म्हणे कुठे आवडतं जायला लाग
अच्छा अच्छा अच्छा, नाही म्हणजे स तुम्ही असं तुम्ही असं पण बोलू शकता, मला माहेरपेक्षा मला सासर मध्ये जास्त आवडतं असं.
नाही नाही तसं नाही, आपण तर सासर मध्ये तर राहतोच ना, सासर तर आवडतच पण मग
किती दिवसातून जाता माहेरी मग
आम्ही जातो सहा महिन्यातून.
अच्छा सहा महिन्यात जाता,, मला वाटलं दर महिन्यात जात असता काय.
नाही नाही नाही दर महिन्यात नाही, पण मग माझं माहेर तिग तिकडच्या धुळ्याकडंच आहे ना, मग आमचे रिलेटिव्ह जास्त नाशिक वगैरेचे तिकडचे मालेगावच्या साईड चे आहेत,, त्याच्यानंतर मग ते हां फेरी हून जाते किंवा भेटवून जाते.
तुम्ही फोर्स करत असाल नवऱ्याला चला चला चला
नाही नाही, फोर्स वगैरे काय नाही, बिचारा नवरा घेऊन जातो मला.
हो का अच्छा, अच्छा अच्छा अच्छा.
राहतोय, मी मोठी आहे, दोन नंबर बहिण आहे. आणि लहान भाऊ आहे अजून, दहावीला आहे तो.
अच्छा अच्छा आणि बहीण
बहीण आता बारावीला आहे.
अरे वा छान छान,, छान बा बोर्डाच वर्ष.
हम्म दोघांचे बोर्ड आहे ना, दहावी बारावी.
बरोबर, चांगला अभ्यास कराय सांगा.
हम्म, अभ्यास वगैरे करतायत.
हम्म, काकै आता काय आहे, हा पाया आहे शेवटी.
हम्म.
आणि ताई एवढं एवढंच स्ट्रॉंग झालय ना सगळीकडं, एज्युकेशन सिस्टम
हम्म्म.
एज्युकेशन शिवाय पर्याय नाही कुठे काय?
हम्म ते पण आहे.
हम्म त्याच्या मुळे तुम्ही का नाही शिकलात?
मी शिकली म्हणजे शिकली असती अजून पुढे जर ते प्रेग्नेनसीचा प्रॉब्लेम आलेला म्हणून स्टॉप झाला सगळ्या गोष्टी.
शिक्षण काय झालं तुमचं?
माझं ग्रॅज्युएट झालंय बी कॉम मध्ये.
मग पुढे अजून शिकायला पायजे व्हत.
हम्म शिकायला काय नाही शिकले गेले असते पण इथून मला खूप अपडाऊन मुंबई पासून एवढं धुळ्याला जा तिकडे अपडाऊन करा. म्हणजे मी एक, दोन वर्ष केले तस. कस आहे सासरी आता फ्रेंड्स लोकं ओळखीचे तिकडे कसं माझ काम करून द्यायचे. म्हणजे लग्न माझं तसं तेरावी तच म्हणजे चौदावी सुरू झाल्यावरच झालं. मग मी बाकीचे वर्ष येऊन जाऊनच केले.
अच्छा.
माहेरी कॉलेज असताना मग तिकडेच फ्रेंड्स लोक हो एक दीड वर्ष केलाय मी येऊन जाऊन.
अरे बापरे म्हणून तुम्हाला माहेरची जास्त
तिकडे फ्रेंड्स लोक असायचे, ते काय प्रॅक्टिकल प्रोजेक्ट काय असेल ते करून द्यायचे, आपण फक्त पण एक्झामला जायच, त्याच्यामुळे आता इकडे केलं म्हणजे इकडे फोन ओळख नाही काय नाही शिक्षक लोकं नाही, तिकडे कसं सगळ्या गोष्टी ओळखच्या होत्या. आता कोणी सोबत असलं अस तर केलं असत मी. पण आता रिझल्ट आला एम बीए चा त्याच्यात बरेच जणांनी बघितले मी काल रिझल्ट लागला वाटतं ना. तर बरेच जणअ -घेतलेलं होत ऍडमिशन मला माहित नव्हतं नाहीत तर मी पण झाली असते जॉईनिंग, तेवडच शिकलं असत पुढं. दोन वर्ष अजून बघाव लागेल अजून. शोधेल मी एम बी ए ला कोण करत असेल तर करेल मग?
बरोबर बरोबर.
हम्म.